हम् हाय घरातच हाय अजून
अरे काय काल फोन ठेवलास काय
होय
हम् अरे मी जरा बाहेर गेलो रे खायाला गेलतो ला
जॉबला गेलतेस
बर
काय खेळतेस
फुटबॉल खेळतोय
फुटबॉल व्हय
खेळतईस व्हय तू फुटबॉल
होय
कुठल्या पोझिशनला खेळतईस कुठल्या पोझिशन ला खेळतइस
राईट विंगला
किती जण असाइसा एका ट्रपला
आम्ही असतोय की विसजन
एक जण असतय व्हय
दाहा-दहा जण खेळतय एका टिमत
म्हणजे असच मज्जा म्हणून खेळतोईस काय मुळातच तुला फुटबॉलची आवडात हाय
आवड हाय मज्जा अस सगळंच टोटल
रोजच रनिंग हाय
होय लेवल रनिंग हाय बोललोय भावा
कुठ जातोईस तू रनिंगला
आमच्या इथ हाय की ग्राउंड
कितीला कॉलेजला यायच्या आधी
होय
कितीला उठतोईस मग काय सांगालाईस मला नाही पटत
आता कस तुला पटवून देऊ
पाचला उठतीस तू? काय काय करतेस जरा सांग? पाचला उठल्यानंतर काय करतेस?
पाच ल उठायचं आवरायचं सगळं. सव्वा पाच साडेपाच होतात. पळाय जायचं. पळायजायचं. मग पळून यायचं.
बर.
खायचं डाईट तेन सगळं आपला. आवरायचं कॉलेज यायचं दुप पारी परत घरलायचं. डायट
डाईट करतेस? काय असते डायटला तुझ्या?
हरभर तेन असते.
अंडे हरभरा आणि
हरभरा, मूग, अंडी, गुळ.
गुळ?
गूळ गुळ.
बरं.
आणि कडधान्य त्यातले बेसिक.
तेवढंच खातेस तू?
व्हय. परत यायचं दुपारी. आणि परत आवरुण कॉलेजला यायचं. नंतर दुपारी यायचं.
कॉलेला किती ला उगवतेस?
आठ वाजता. आठच्या बसने येतो मी कॉलेजला.
मला वाटत ना पायाचालो तेच बर ठीके. आणि
मग अर पर कॉलेज मधन यायचं दुपारीकड घरातन जेवायचं. पर झोप काढायची एक निवांत.
बर.
परत पाच ला उठायचं आवरायचं. जा इकड तिकड. सात ला आणि भटीव खेळा जायचं.
बर.
म आसय रे दिवस.
जिम तेन करतेस का आणि त्यावर?
हे जीम ना बा.
सुुष्ट आहे म
होय जिम नाय.
ए तसं नव जिमच नाय. पुषब भिशब रे?
हा तेिथे ते आहे की, ते नॉर्मल बेसिक वर्कट आहेस की.
कीती करतेस? एका टायमला.
अमममममम ते विस वीसच तीन सेट.
वीसच तीन सेट कवापसनयर?
दोन तीन महिने झाले.
उन्हाळ्यात.
हा जरा आधी व्हय ना.
बर भारी विषय ग तुझा.
होय.
वाटत नाही तुयाकड बघून.
ह वाटाला काय कराय सांगते.
आण त्यावर आणि काय आणलं व्हय?
तुला काय माझं वजन बीजन तरी दिसतय.
ते सांग वाटे तुझ्या बॉडीवर न वाटतं नाही.
तेच आहे रे मग ते पयल्या म वजनच राहत नाही रे बॉडी हो फॅटच राहत नाही.
आणि स्किन केअर तेन काय आणि करतेस काय त्या बरोबर.
हे तसले काय ना बा स्किन केअर बीन केअर.
हम्म हम्म.
बाकी काय स्किन केअर काय नाय.
हम्म.
हेच आपलं काय असेल ते नॉर्मल आणि परत त्या वरून फुटबॉल खेळाय जायचं फुटबॉल खेळून घरला यायच रात्री जेवायचं ते झोपायं निवांत.
हा हा.
असं आहे.
रुटीन आहे तुझा.
परत सकाळ आन उठून तेच.
मग ती तू अ सकाळी एवढ्या लवकर उठल्या दुपारी झोपीत नाही.
माहीत्या गेलीज झोपायला दोपारी मला. दुपारीला लय झोपला असतील मी गच्च तुझा फोन आला म्हणून परत उठलो.
हा हा.
असं आहे काल पडलो मला टर्फ खेळताना जोरात.
कुठं आपटलस?
अरे ते ते डिफेन्स मध्ये त्यांचे काय पोरं ऐकत्यात वे.
हा हा.
तफिर बॉल पास करताना ते एक जणी धडकून गेला नदीला नदी धडकली खाट्ट दिशीन.
हम्म हम्म.
काय दुःखाला ना पाय जोरात. परत उठून कॉलेज कॉलेज मी.
बरं.
तुला पाय दुखालाय म्हणून काही ना परत कॉलेजला आलो नाय.
हा हा असहीझालंय असहीच झालं वे.
होय.
हम्म हम्म. मी मला फुटबॉलमध्ये काय नाय वा इंटरेस्ट एवढा मी क्रिकेट खेळते.
क्रिकेट आवडते तुला?
होय.
भारी आहे आम्ही बी खेळती क्रिकेट आम्ही पण खेळतो क्रिकेटवर क्रिकेटर बोल. अर्धा तास तुझं क्रिकेट तर आमची दरात क्रिकेट कुणाला आवडत नाही रे शक्यतो. सगळी फुटबॉलच खेळतात पोरं आमचे.
फुटबॉल खेळत होतो मी पण मी आधी खेळत होतो माझा त्यावेळी मी डिफेन्सला उभार होतो.
हम्म हम्म डिफेन्स ला वय.
हा.
मी डिफेन्स नाय रे मी पुढं खेळतोय.
मी जास्त करून कधी फुटो ना खेळलेलो.
आमच्यातले पोरं आहेत म्हणजे जे चांगलं आहे आमच्या पाच चा चार आमच्यातले लय जण चांगले खेळत सोडन.
ह ह.
मग अ सगळे ठरलेले असते. राईट विंग कोण स्ट्राईकरला कोण खेळणार.
हा हा.
डेट विंग कोण, मिडल ला कोण, माग डिफेन्सला कोण, डिफेन्सची आमची चौगं पाचजण चौग फिक्स असतात. मध्ये दोघ जण पुढे चौघजण खेळतात. असं आहे. त्यामध्ये सगळे आता आमच्या ते सिट हे झालय रे, ते काय म्हणायच ते. ठरलंयच ते कसं कसं राहायचं. मॅने आमची टीम झाल्या ती ठरले ती मॅनेज झाल्या टीम आमची सगळी
हम्म हम्म.
त्यामूळ ते आम्ही त्याच हेन खेळतोय आम्ही सगळीजण. बर. पहिला अर्धा तास आधी क्रिकेट विकेट खेळायचं टाइमपास म्हणून,
बरं.
बर, वॉर्मप केला की डायरेक्ट क्रीक चालू फुटबॉल.
हा हा.
अस आहे.
ह ह. काय नाही. बघ.
हम् हम्.
तुमच्याकडच.
आमच्याकड काय आहे आता. तू काय जातस काय नाही पळायला तेन?
मी मध्ये जाइत होतो, पण माझं बंद झालं.
कुठं?
थंडीच जाइत होतो बघ.
ह हा हा.
तव्हापासून उन्हाला लागला. तव्हापासन म्हणजला उन्हाळ्यात मला जरा कंटाळा येतय. थंडी जरा वाटते उठाव.
होय जातो ते मात्र आहे.
कंटाळवाणी असते. मग तु कितीला उठतेस सकाळी?
मी. तेच सकाळी. आत्ता नाही जात. त्यावेळी मी पाचलाच जात होतो तुझ्यासारखच.
पाचला जाऊयात. पाचलाच जायाच म्हणजे फ्रेश वाटते दिवसभर.
ते आणि कसं आमच्या इथ समोरच ग्राउंड आहे रे, एवढच काय माहिती आहे. काय इथ जवळ जरा शेती आणि कसं आहे. एक वडा आहे. त्यामुळं गारवा लई.
होय होय होय.
ग्राउंडात तर तो सांगायालाच नको ओपन म्हंटल्यावर गारवा असणार.
हम्म, आमच्या इथ भी ग्राउंड आहे मोठ.
खरं, एवढंच की काय माहिती आहे काय, सकाळी शान्या जातोय त्यावेळी जायचो. कुत्री लई असायचित तिथं, लई भ्या वाटत्या शान्या जाताना.
एकटंच जायच नाही रे, कोणाला तर संघ घेऊन जायचं.
आमच्यातले कुठे एवढे येतय मर्दा आता एवढं पाचला उठतात आणि ते पण थंडीमध्ये.
नाही. कोणत आमच्या संग माझ्यासंग पोर असत्यात रे म्हणून काय वाटत नाही. जायला तेन.
हा हा. म्हणजे ग्रुपच जातोय होय. तुमचा?
होय ग्रुप आहे आम्ही दोघ, तिघ, चौघं, पाच जण आहे ग्रुप ग्रुप मधली सगळे नाही चवघ पाचजण जातोय आम्ही
तर बर पडतय ते
होय
मला मी एकटं गाणी लावून रनिंग करतोय बघ
नाही रे कुत्र्यांची भीती वाढत्या खरंच
अरे त्यात आणि टोळीमध्ये असत्यात रे ती
अरे लई असत्यात कमी नसत्यात ती ते बघूनच भीती वाटत्या पहिल्यांदा
ह
मग ते काय खरं नाही बाबा मग एकटे, एकट जायला भीती वाटत्या मी बी एकटा जात होतो मधी
हा
ते बघितल्या वर कुत्री मला भीती वाटली
बर
आमच्या गल्लीतनं बाहेर पडताना पहिला कुत्री आलती ढीगभर
आमच्या गल्लीत जी कुत्रे बसलेली असतात ती ओळखीेची आहेत माझ्या त्यांचा काय विषय नाही पण जी बाहेर गेल्यांनंत येत्यात कणी ग्राउंडच्या पुढं ती मर्दा जरा लई ही वाटत्यात मला
मग काय म्हणून नको वाटतं बाबा एकट असल्या वर लई भीती वाटत्या
होय
त्यामुळे मी काय एकटा जात नाही पोरसंघ असत्यात सगळीजन त्यांच्या संग जायाच निवांत
तसं त्यावेळी कसं अंधारा आणि असतोय रे पहाटे पाच
आमच्याइथली पोरं सकाळ, संध्याकाळ पळत्यात शान्या
सकाळ, संध्याकाळ
सकाळ, संध्याकाळ पळत्यात ती परत आणि खेळाय आणि वे माझं काय आमच्या मामा तेवढंच अडीच तीन, तीन साडेतीन पर्यंत
म्हणजे नॉनस्टॉप आहे काय ग्राउंडवर कुठल्या
ग्राउंडच की ग्राउंड आहे आमच्या इथं चारशेच
चारशेच आहे काय?
हम्म चारशे मीटर ते ज्यावर
नॉर्मल स्पीड ला काय जॉगिंग टाईप पळतेस
ए मिडपेसला जॉगिंग पण नाही फास्ट नाही मिडफेसला
हा, हा
असं आहे तू काय जॉगिंगला पळायचंस का मिडपेस ला
तेच की तुझ्या सारखच
हम्म म मिडियम
हम् मिडीयम
हम्म ह, ह, ह
ते लई पण हळू चालल्यासारखं वाटतय मला
लई पण काय उपयोग नाही रे जरा छातीत दुकाय लागतय
हा
परत तुझ्या छातीत दुखल की म झाल ते म्हणयाच उठाठेवी चालू असय ते जरा रनिंग रनिंग केल्यासारखं जरा पळ्यालसारखं छाती दुखायला लागतय.
हा
मग ते वाटते रनिंग झालं.
होय.
नायत नुसतच पाळायला काय नाय असय
हा हा म आणि बाकीचं काय?
का
बाकीचं कसं काय चालू हाय
बाकी निवांत हाय बघ संगळ
हा हा
चालतय चालतय ठेवू काय?
चालतय ठेव ठेव